येतो येतो.
हा हो हो येतो येतोय बोला ना.
हा बोला काय म्हणता कशा आहेत.
का नाही ठीक हाय काम्प्युटर बद्दल बोलूया आता.
बोला काय म्हणता?
आता काय कॅम्प्युटर सगळं कॅम्प्युटर वरच चाललंय.
हो सगळं कम्प्युटर वरतीच.
हो हो याशिवायच आज काल पर्यायच नाहीये.
नाही खरंच नाही आणि असं बघायला गेलं की त्याचे फायदे पण खूप हइत. पण नुकसान पण खूपे नुकसान पण खूपे
प्रत्येक गोष्टीत फायदा असेल तिथं नुकसान असतंच क आता मोबाईलचं पण आपण बघतोच ना? जेवढा आपल्याला गरज आहे तेवढेच तोटे पण आहेत पण आता जगाच्या बरोबर आपल्याला चालायलाच पाहिजे ना?
हो बरोबर आहे ना.
त्या कॅम्प्युटर मुळ म्हणजे जेवढ चांल्या गोष्ट होतात तेवढं वाईट पण होतात आता आपण ऍक्सेप्ट कराय पाहिजेत.
खरंचेय मग म्हणजे आपण चांगल्या गोष्टी शिकाय यला जेवढ्या भेटतात तेवढं वाईट
वाईट पण हो आजकाल काय आता कॅम्प्युटरच युग हाय त्यामुळे सगळ्यांनी शिकायला पाहिजे ए आय सगळीकड जिकड तिकड ए आय चाललंय आता लहान मुला सगळं कळतय मोबाईल मधलं कम्प्युटर मधलं.
त्यांना सांगायची शिकवायची गरज नाही पडत. आपल्या सारख्यांना तरी आपण विचारपूस करतो काय करायचं काय कसं करायचं पण त्यांना बरोबर नॉलेज असतं.
त्यांना काय आता एक बटन दाबलं नुसतं वॉईस रेकॉर्ड केला तरी त्यांच लगेच रेडीमेंट हातात येतेय त्यांच्या आपल्या काय सर्च वगैरे करायला लागत नाही आपल्याला कस ह पुस्तक वगैरे घेऊन सर्च वगैरे करायला लागायचं कोणत्या एखाद्या टॉपिक वर भाषण द्यायचं म्हणलं किंवा काही निबंध लिहायचा म्हणला तर आपण रेफरन्सला वगैरे बुक -क्स वैगेरे अणायचो ना?
बरोबर आहे ना हो.
आजकालची मुलं काय युट्यूबला टाईप
हो त्यांना लगेच अवेलेबल होत.
लोतं रेडीमेंट
हो.
माणसाचं जीवन अगदी कम्प्युटरवर फोनवर सगळं डिपेंड झालंय फोन कॅम्प्युटर
हो खरंच आहे ना.
जगाबरोबर जगाबरोबर आता आपण पण बदलायला पाहिजे तेच का आता आमच्या शाळेतमध्येर ए आय वगैरे सुरु झालंय ना ए आय लॅब वगैरे
हां
काय तर आता कंपल्सरीच केले वाटत ए आय वगैरे एक ता वाटवायचंच आहे म्हणजे शिक्षकाने पण तीस एक लेक्चर वाढवायचं आणि सगळ्यांना म्हणजे कंपल्सरी जा आहेये शिकायलाच पाहिजे
हो शिकायलाच पाहिजे हा
मुलांना पण आता पहिले वगैरे ए आय वगैरे सगळं आहे
हो लहान मुलांना पण ये ना सगळंच आहे
आम्हाला तर कम्प्युटर माहितीच नव्हता आम्ही पूर्ण मला वाटतय सगळं शिक्षण झालं तरी पण का
हो अरे आपल्या वेळेस तर आधी म्हणजे आधी तर इंग्लिश सातवी ला होतं
हो हा इंग्लिश आम्हाला पाचवीपासुन होतं
मग तेच ना म्हणजे पाचवी सातवीपासून इंग्लिश होतं
ला लगेच पहिली पाासूनच आता इंग्लिश बालवाडी पाासूनच इंग्लिश आहे
हो
फोन तर आमच्याकडे नव्हतेच फोन तर मला वाटतं ले हो बट नवा बट नवा
तो खूप उपयोगाचा होता त्यावेेळेस
हो फक्त हॅलो बोलायचं बसू फक्त बोलाय समोरच्याला इकडून बोलायला आलं तिकडच लाईटकवालं बंद झालं
खरंच तेवढंच होतं
हो आजकाल सगळं काय अँड्रॉइड वगैरे आजकाल माणसं पण दिसतात एकमेकांना
हो कोण वरती सगळंच होत चौकशा
तेच चालय आजकाल तेच कि कम्प्युटर हो कॅम्प्युटरच युग आहे आजकाल संग नका
संगणक सगळीकडे सगळीकडेच आहे नाव आणि
हो हो त्याच्यामुळे खूप नुकसान पण होत आणि फायदा पण हाय फायदा आहे त्याबरोबर नुकसान पण होतयच की रोजगार वगैरे झाले ते कम्प्युटरमुळे
हो मग
लोक काम करत होते तिथं आता फक्त कम्प्युटर काम करतोय
खरंच आहे खरंच आहे म्हणजे त्याच्याने लोकांचे हे पण कमी झाले ना माणसं जिथं धा लागत होती एका कम्प्युटर वरती काम होतं वाचतात ना त्यांचे पण
हम्म तेच ना आजकाल जिकड तिकड कंपनीत हिकड तिकडे कम्प्युटरच
बाकी काय चालू आहे
सगळे इलेक्ट्रॉनिक वर चाललय
हा हा ते पण एके सगळे इलेक्ट्रॉनिक आता गाड्या पण आल्या ना
गाड्या पण आता इलेक्ट्रॉनिक पेट्रोल बंद
ई व वरती सगळ्या
हो पेट्रोल डिझेल बंद
हो आणि आता हे याच्यामुळे तर काय पेट्रोल डिझेल भेटणंच बंद झालं ना कमी होतं
आता किती दर वगैरे वाढलेत आता सगळी वाहनं इलेक्ट्रॉनिक करा म्हणजे प्रदूषण पण होणार नाही
हा प्रदूषण पण होणार नाही आणि शिवाय कसं झालं माहितीय का या युद्धामुळे पेट्रोलचे याचे भाव किती वाढले सीएनजी तर कुठे मिळतच नाही नाव मग नंबर सेंजे टाकायचं म्हट आपल्या का दोन दोन, तीन तास लाईन मध्ये उभरायच, त्या वळेस ते गाडीत टाकल.
चाल कमप्युटरचा युग आलंय वो.
मग काय?
त्यामुळे किती लोक सुशिक्षित बेका पण झाले हो त्यामुळे आता ज्या लोकांना काही कम्प्युटर येत नाही, नॉलेज येत नाही. त्यांनी आता कसं स्किल वगैरे नवीन शिकल्याशिवाय त्यांना जॉब पण नाहीत. फक्त डिग्री असून पण नाही स्किल पण पाहिजे त्याच्याबरोबर अनुभव आणि आपण एक शिकतोय तोपर्यंत दहा ऍप तिथे डेव्हलप होतात.
हो हो खरंच यते.
त्यामुळ आजकाल म्हणजे सगळं नवीन नवीन रोज रोज नवीन नवीन नवीनच चाललंय. चाले. बाकी काय तुच्याकडे?
आणि रोजच येत.
चालतय चालतय. तेच की आणि आजकाल कसं पर्यावरण पण आता भरपूर रस्त्याचे वगैरे कामं वगैरे चालेत. त्यामुळे भरपूर वृक्षतोड वगैरे पण चालय. पावसाचा पण का पाऊस वगैरे नाहीे तुमच्याकडे काय पाऊस?
पाऊस नाही काय नाही नुसतं ऊनच आहे, कधी पडेल असं झालंय. मागच्या वर्षी तर किती लवकर होत.
हो. लवकर पाऊस पडलेला मागच्या वेळेस मे महिन्यापासूनच सुरुवात झालेली. ह्या वर्षी तर अजिबात पाऊस नाही हो. एवढी गर्मी आहे ना. माणसाला अगदी म्हणजे बाहेर पडणं मुश्किल झालंय. सहा वाजले तरी एवढं ऊन लागतंय ना. बापरे!
खू नको होऊन जातो ते उन्हात. हो येतोय. तुम्हाला येतोय माझं?
हम्म. अजून चार, पाच मिनट अजून चार मिनट आहेत.
हो. मग नाही हो हे पाऊस पाऊस पडला पाहिजेल वो लय कंटाळलोय इतका ऊन येे ना. कुठे जायचं नाही काय नाही घरातच अस रुटीन चालूच
पाण्याच शहरात वगैरे कसं प्यायचं पाणी वगैरे तरी भेटत वो. खेडेगावात लयच प्रॉब्लेम चालय. प्यायचं पाणी नाही काय नाही गुरात
पाऊस येत नही.
शेतकऱ्यांना वगैरे पाणी पाहिजेच की पाणी शिवाय काय करता येते का? पाऊस पडायला पाहिजे आता भरपूर गरमी झाली.
हा. मागच्या वर्षी तुम्ही म मग मे मध्येच पाऊस होत होता यावेेळेस तर आता जून बारा, तेरा झाले तरी नाही.
वीस मे पासूनच पाऊस सुरू झालेला. त्यामुळे मागच्या वर्षी आंबे का भेटले नाहीेत? या वर्षी भरपूर आंबे हायत. हॅलो.
हा बोला ना.
मागच्या वर्षी म्हटलेल आंबे खायला भेटलेच नाहीत. पाऊस पडला त्यामुळे आंबे खराब झाले. ह्या वर्षी त्यामुळे भरपूर आंबेच आंबे आहेत.
हो. नाही ह्यावेळेस दर पण चांगला आहे, दर पण चांगला आहे ह्यावेळेस.
नाही. दर पण चांगलाय म्हणजे ऍक्च्युली आंबा हेच झाला नाही ना पेट्रोल वगैरे वाढल्यामुळे कुठ बाहेर गेला च नाही ना. त्यामुळे आपल्या त्यामुळे भरपूर आंबे वगैरे
हा. हावो यावेळेस खूपच भेटले, छान भेटले. नाही तर मागच्या वेळेस किती महाग होते?
हो. मागच्या वेळेस खूपच महाग आणि पाऊस पडल्या नंतर आंबा नाही खाऊ वाटत. एकदा पावसाळा होतात ना नंतर चालतय ते तेच की आता कंप्यूटर कम्प्युटरचं युग आहे म्हणलं कॅम्प्युटर शिकायला वगैरे पाहिजे म आता अँड्रॉइड फोन आले त्यामुळे काही लोकांना प्रॉब्लेम नाहीये.
नाही नाही सगळं त्याच्यावरती ह जिथं असं तिथं मोबाईल वरतीच
आजकाल कुठ त कोनाला आ पत्ता पण विचारयची गरज पडत नाही डायरेक्ट लोकशन टाकलं की आपण पोचतोय
हो ते एक भारी काम झाले याला नको त्याला नको विचारायला कोण नको काय नको टाकलं लोकेशन गेलो पोचलो
म्हणजे जग किती पुढे गेले टेक्निकल
हो खूप भारी झालं खरंच
हो त फायदे तोटे पण झाले मुलं तर रात्रीचे फोन वगैरे ब
मग मुलांना अह आधी तरी खेळा खेळायला जायचे
खेळ तर अजिबातच नाही उठले क सुटले ते मोबाईल घेऊन बसतयत मैदानी खेळ तर सगळे विसरूनच गेलेत आपल्या वेळे कसे आपण मैदानी खेळ वगैरे खेळायचो आजकाल कोण नाही मैदानी खेळ वगैरे खेळाय जात कुठले की टी व्ही पुढं मोबाईल हातात झालं त्यांच पण इझी झालं आजकाल सगळं मो बाईल वर अभ्यास वगैरे सगळ रेडीमेड मटेरियल वगैरे भेटतय
ह आणि माहित पण नाही त्यांना खेळ काय होते ते
हा सर्च करायला लागत नाही काय नाही सगळे हो
म आता नाव सांगा पोरांना माहिती का बघ खेळाच्या
हा हा अजिबात नाही त्या मोबाईल मधले विचारा क कोणतं गेमच ऍप आहे डाउनलोड करायचं मग ते कसं आहे ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे फ्री फायर कसं खेळायचं ते मुलांना सगळं माहिती आहे
पाच मिनिटात त्याची नॉलेज लल ते आपल्याला
काल ते टिकटॉक त्या रीलल् रीलल्स ट्रा तर लगेच नवीन नवीन येतात रीलस ब काय प कुठलं हे जेव्हा काय चाललंय आहेस मु
बरंच आहे ना हम
तेच क म्हटलं कॅम्प्युटर मुळ म्हणलं जेवढं ज तेवढ वाईट पण त्याचे धोके पण तेवढेच आहेत
हम्म
तेवढ्या प्रत्येक गोष्टीचा फायदा आहे तेवढा
हो फायदा य एवढं तोटे पण आहे चहा पाणी झालं तुमचं
चालतेय चालते झालं आता दहा मिनटं
हो हो चालेल बोलून खूप छान वाटलं तुमच्याशी आन चालेल
हो हो ठीक आहे
हो हो ज ज ज